म
हां
उघडू घातलीया
हां
काय बोलनं परत
चाट जी पी टी ची हा
हॅलो
हं
ग आवाज ये ना
हमलो
हां
चाट जी पी टी च घेऊन बघितलं काय
हा बघितलं की
काय ये ते
काय यायचं काय पेस्ट करायचं प्रॉमुच्या तिथं
एक हात ते ह्याच्या हाती बघ की मग करून
कशाला काय नसते ती काय हे मागते प्रीमियम मागते ती फक्त काय व्हूज बिज येत
ते पूर्ण का काय तरी हा ते ऍप हेजा मध्ये केल तरी लोन
हां तुझा आवाज ये ना बा मी शेवट सांगणार
हॅलो
हां आ तुझी काम झाल्यावर फोन उगच इथं बंड बड बडबडत बसायच ते काय आवाज बि ये ना तुला साईडचा आवाज यायलाय तडून बोला असला फोन ठेव तिकड
कसलं असायला मी पासना आलाय बडबडालय त तुझा
अरे तुझा आवाज ये ना मी काय बोलू रे? आवाज वाढून ठेव फोन ठेव मला बोलायचं नाही फोन ठेव बाबा